हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हॅलो आवाज येतोय.
हा आवाज, हा येतोय येतोय, बोला की.
अ हा हा.
तुम्हाला येतोय का?
मला तुमच्याकडून हो हो, याय लागलंय, याय लागलय मला तुमच्याकडून थोडीशी माहिती पाहिजेल होती. तुम्ही अ म्हणजे प्रवास प्रवास त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजेल होती. कुठ म्हणजे? आता जर ट्रिप काढायची झाली तर, मग कुठ काढाय पाहिजे? ह्या पावसाच
अ आता आम्ही तर बघा मारलेश्वर, आत्ताच्या वाता म्हणजे म्हणजे आता जाणार आहे का तुम्ही? ह्या ह्या सीझनमध्ये
हा ह्या सीझन मध्ये
या सीझन मध्ये बघा राधानगरीला जाऊ शकताय तुम्ही. परत असं अं गार ठिकाणी असतात बघा त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय. आम्ही परवाच आता राधानगरीला, काळमवाडीला जाऊन आलोय. तिथं आम्ही जेवण वगैरे केलेलो.
हा.
आमचा ग्रुप होता, आमचा हॉस्पिटलचा ग्रुप होता, आम्ही तेन गेलेलो सगळे.
बर बर. हा हा हा. मग तिथं काय आहे? बघण्यासारखं काय आहे रधना राधानगरीला? नाही मी कधी गेले नाही राधानगरीला
बघण्यासारखं बघणं काळमवाडी धरण आहे. आणि शांत ठिकाण आहे. गार आहे. झाड वगैरे आहेत. आणि आम्ही तिथं जेवण वगैरे कर केलेलं. नॉनव्हेज.
आणि बघण्यासारखं आहे छान असं सगळ गार, शांत शांत वातावरण आहे.
होय काय? बरं आणि धरण म्हणजे ऐकलंय मी काळमावाडी धरण बद्दल, मग ते भरपूर मोठं हाय काय?
हो, आहे की मोठ आहे ते जास्त पावसाळ्यातच चांगलं वाटतंय ते जरा, पण ह्या सीझनमध्ये ते पण आहे बर.
होय काय, हा हा आता पाण्याची काय परिस्थिती आहे? ती काय
पाणी आता आलयं, कमी उन्हाळा आहे त्यामुळं
हा.
आम्ही परवाच आता एक महिनाच झालं जाऊन उन्हामुळं कमी आहे जरा पाणी. पाऊस चालू झाला की, जास्त वाढतेय कि.
होय, त्याच्यामुळे चं लावणार असं म्हणजे काय म्हणतात त्याला पूर पण येतात, त्या धरणामुळं असं म्हणतात.
होय, आजूबाजूची जास्त एवढी काय नाही, सोडा जास्त तशी उंचच आहेत घरं तिथं त्या बाजूला.
बरं हा हा.
हम्म असं आपल्या एरिया सारखी खाली नाही आहेत, वरच डोंगरा वर अशी घर आहेत.
होय काय? बरं ह.
हा.
चांगलंय मग. तिथं जाऊन तुम्ही जे म्हणजे जेवण नाही मला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठच जाता आलं नाही. त्याच्यामुळ थोडस बघूया म्हटलं की पावसाळ्यातच थोडस जाता येईल काय मग ह्या पावसाच्या दु मध्ये कुठ जायला पाहिजे. कोकण साईट कस वाटते फिरण्यासाठी.
कोकण मालवणला जाऊ शकताय तुम्ही मग पण पावसाळ्यात काय एवढं काय वाटत नाही मला मज्जा येईल.
बरं हा.
पावसाळ्यात तुम्ही अशी अ पाण्याचे ठिकाणच बघायला जाऊ शकताय. म्हणजे धरणाला पाणी देण असते नाई. आणि बघायला ठिकाणं छान वाटतात मग ती मग वेगवेगळी सगळी धरणं वगैरे परत धबधबे ते ट्राय करू शकताय तुम्ही.
हा धबधब्याच ऑप्शन एक चांगलं आहे धबधबे खरंच म्हणजे बघण्यासारखे पावसात तर धबधबे बघायलाच लोक जास्त जातात.
हो पावसाळ्यातच जास्त दिसतय ना ते सरळ त्यामुळं.
हा बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडस
दहा ते हा. हा. जाऊन या म ह्या पावसाळ्यात.
मालवण तर तिकड काही समुद्रच आहे ना तुम्ही कुठे गेला होता मालवणमध्ये.
मालवण आहे बाकी आता तुम्ही मग पुण्याला जाऊ शक ताकाय कुठली कुठली त अ वाडा नाही काय. अशी ठिकाणं वाड्यासारखी ठिकाणं पण बघून येऊ शकत आता वेळ आहे तो पर्यंत. शनिवार वाडा वगैरे बघून घेऊ शकताय. पुण्याला हा.
हा हा हा.
हा पुण्याला शनिवार वाडा आहे बघा तिकडे पण जाऊ शकताय.
हा शनिवार वाडा एक आहे ओके. तुम्ही गेलाय कधी शनिवार वाड्याला?
होय जाऊन आले की मी तिकडे माझी बहीण आहे त्यामुळे तिकडं
बरं हा तिथं काय आहे बघण्यासारखं. हा.
तिकडं सिंहगड एक आहे. बाकी धबधब्यांचं काय नाही आहे तिकड जास्त मला काय माहित नाही आहे तिकडचं. अ सिंहगड ते एवा बघुण आलो. आणि हे शनिवार वाडा तेवढच बघून आलो.
दोन
दात पाच मिनिटं.
म्हणजे मी ऐकल शनिवार वाड्या
होय तिकडच आहे. ती काहीतरी स्टोरी आहे तिथली.
हा तेच कि त्या मुव्ही मध्ये दाखव ल हा हा मूवी मध्ये पण तस दाखवलं ना शनिवार वाड्याचं.
म म हा हा होय. हा त्या आता जातील बरोबर आहे.
मसानी मेल बनवता आणि नंतर काही तरी नीला मारल्या नंतर ते काही जाळला होता म्ह
होय, जाळलेल म्हण आणि ते ते काका ते पुतण्या होता काहीतरी, आणि त्याला ते राज करणार होता त्या वाड्यावर त्यामुळं त्याला जाळला, त्या पुतण्याला जाळला.
हा, नारायणराव पेशवेला रघुनाथराव पेशवेनं मारला होता. ध चा मा करून, धरावे म्हणताना मारावे असं करून मारलं होतं त्यांना.
धरावे की त्याच्यावरूनच निघल्या वाटतं‌ म्हण मग.
नाही, त्याच्यान ध चा म हो त्याच्यावरूनच निघलंय, बहुतेक आपल्याला मराठी बुक ला एक म्हणजे पहिली दुसरीला असताना काय तिसरीला असताना काहीतरी होतं धडा. ध चा मा करून मारायचं, हा शनिवार वाड्याबद्दल. ह हा
काय काय निघते ना स्टोऱ्या. जाऊदे काय करत्या सांग. हम्म, मूवी पण निघत्या त्याच्यावर आता.
हम्म, मग तुम्ही तुम्ही कुठे गेला नाही ह्याच्या आधी फी रायला ते
हा गेले होते मी गोव्यासाठी गोव्याला गेले होते आणि बारीक म्हणजे हितली छोटी छोटी ठिकाणं फिरले मग असं मोठं असं कुठं म्हणजे लांब असं कधी जायला नाही कोल्हापूर सोडून.
कोल्हापूर सोडून गेला नाही होय? मग कोल्हापूरमध्ये काय काय बघितलं?
कोल्हापूरमध्ये आपला ठरलेला पन्हाळा पहिला. पन्हाळा एक बघितला, हा पन्हाळा, रंकाळा ज्योतिबा महालक्ष्मी. त्याच्यानंतर ना मग हा पन्हाळ्याच्या आसपास सगळं थोडस, म्हणजे कोकण साईड
त्याच्यानंतर न मग हिकडं, वाडी, खिद्रापूर
हम्म तेवढं सगळं बघितलं तिकडच छान वाटत. हम्म जवळ जवळचे हेत. छान आहेत खरं आपलं असं कस गा झालेलं आहे सगळं.
होय होय भरपूर ठिकाणाहून वाढीसाठी तर केवढी लोक येतात. किती लांबून
होय. कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी मंदिरासाठी बघायला लय लोक येतात. लांबन लांबन, परत सेलिब्रेटि पण येतात. मग अजून काय?
काय झालं?
ओे
हॅलो?
पुणे
म्हणजे कोल्हापूर सोडून गेला नाहीसा.
हो. अस एक हो नाही घेतल होत ते पण. कॅ हो